येतोय आवाज? हा येतोय का आवाज?
येतोय.
हो. अ माझ्याकडनंच चुकी झाली, एकवी तेवीसच्या जागी. अ बत्ती तेहतीस बत्तीस दाबल गेलं माझ्या कडन.
काय?
उलट झाला ना, नंबर मध्ये बत्तीस दाबल्या गेलं होतं असं.
म तेच सहा आवाजल. मला तुमचा आवाज मध्येच कट होतोय, हा येतो पण परत मधीच. खट होतो हां.
हा आता येतो का.
हा हा.
आता आता येतोय का क्लिअर.
हां बोला.
हा हा. म्हटले ते माझ्याकडनं नंबर चुकीचा दाबला गेला, होता ना म्हणून कट झाला. पण येत जात नव्हत. ह म्हणजे जिथं ब तेवीस दाबायचं तिथं बत्तीस दाबल होतं. म रिट उलटा.
हा.
हा तेच्यामुळं कॉल लागतं नव्हता.
आच्छा.
हम. आमचं आत्ता जेवण झालंयत क्या. लायटीचा प्रॉब्लेम राहत ना इकड, लाईटीचा प्रॉब्लेम राहतो इकडं.
समजतच नाहीे ये.
हो का, आता येतोय का आता येतोय का. एक काम करा ना, ह. जेवढं येईल ना तेवढं. हो हा जेवढं ऐकता येतं ना तुम्हाला.
हां.
हॅलो. जेवढं ऐकायला येतंय ना, तेवढं समजलं त्याला उत्त उत्तर हा जेवढच ते, आता येतोय ना. जेवढं समजलं त्याला उत्तर द्या, फक्तं हो हा काय हं. पण नाही समजल फक्त तेवढं, दहा मिनिट चालूच ठेवा मग.
हो हो हो चालेल कट नाही करायचा. हा ह ह बाकी आवरलं का सगळं.
हो आवरलं ना.
ह मध्ये जहम पण. आवरलं ना हा, आमचं जेवण बाकी अजून आज उशीर झाला. हा.
हो ना आणि, आमचं आवरलं कारण लाईट जाते ना इकडं. लाईट गेली का प्रॉब्लेम होतो. तेच्या मुळं लवकर आवरून घेतलं ह. आता आता हाय. आत्ता आहे लाईट. पण लाईट गेली का मग, टेन्शन येऊन जातं ना आवरायचं. ह...
हा हा हा.
तुमच्या त्या शक्यतो लाईट जात नसेल. हा पावसाळ्यामध्ये ते चालूच राहत.
हॅलो.
आता पाऊस आला ना परत तुमच्याकड पाऊस आला का परत आमच्याकड. परत आला आता परत पावसाला म्हटले म्हणून आवाज ब्रेक होतो. हा येतोय बोला बोला.
माझा क्लेअर येतोय का तुम्हाला आवाज.
हो क्लिअर येतय तुमचं.
आ.
माझ्यास तुटतोय का तुमचा क्लिअर येतो.
हो ना तुमचाच आवाज नाही येते माझा येतय क्लियर.
हो हो.
हा.
माझा एक एक दोन दोन शब्द डायरेक्ट असे व्यवस्थित येत असतील ना.
हॅलो.
हा येतोय बघ.
हॅलो हा अहो माझा येतोय ना तुम्हाला आवाज.
हो येत.
ब्रेक होतोय मध्येच काही समजत नाहीये.
अहो पाऊस ह पाऊस चालू झाला ना आता.
परत चालू झाला.
हॅलो हो परत चालू झाला ना. पाऊस चालू झाला मग झाला प्रॉब्लेम रेजचा लगे रेजचा प्रॉब्लेम होऊन जातो.
ह इकडे थांबलेलं आहे ना त्याच्यामुळे रेंज. प्रॉब्लेम नाही काहीच आहे व्यवस्थित रेंज. पण आली आधी वरती होते् रूम मध्ये आता बाहेर आलीय त्याच्यासाठीच हम्म
तक रेंजचा खूप प्रॉब्लेम आहे हो इकडं जाय तिकडं जाय रेंजच नाही एवढी.
हा.
हा. रेन चा प्रॉब्लेम आहे ना इकडं. आता एवढं धुक पसरलंय ना सगळीकडें अंधार कमी धुकच जास्त झालय.
आता पण रात्रीच पण धुक आहे का तिकडे हो का मळ्यात राहता का तुम्ही.
हो. अहो डोंगराच्या. पडेलच आहे आम्ही धरण एक साईडला एक साईडला डोंगर आहे हो मळ्यात ह
ह तिकडे आता रेंजचा प्रॉब्लेम आहे.
हा नेहमीचा प्रॉब्लेम येतो.
हो ना.
आता आमच्या शेजारी आश्रम ह आश्रमशाळा आहे ना पाच मजली आश्रमशाळा बांधलेली डोंगराच्या साईडनी. तिथं ते आता ह फक्त. फक्त लाईट चमकते दोन एवढ्या धुक्यामध्ये ती आश्रमशाळा पण दिसत नाही. .
काय ते?
त्र्यंबकेशोर त्र्यंबकेशोर.
अच्छा!
हम्म.
डोंगराळ भाग आहे सगळा हा पण वा वातावरण अंजिनीयरिंग ते हा. .
हा.
हम्म धबधबे ते हा.
आह.
हॅलो! धबधबे पण. दिसत असतं डबे .
आमचं धबधबे म्हणजे जास्त पाऊस झाला का, आमच्याा मागचा डोंगर आहे तिथून पाणी गाळायला सुरुवात होते जोर जोरात.
हो का?
आणि मग आम्हाला ह आम्हाला इच्छा नाही ना, राहत मग जायची दुसरीकडं. बघायला गणपती आम्हाला, दुसरीकडे जायची इच्छा. इच्छा राहत नाही, निसर्ग रम्य बघायला.
च्या आजूबाजूला.
हो ना आजूबाजूला सगळं दुख क सगळ ह आणि ते नवीन माणसाला खूप छान वाटत. तर पण आम्हाला कंटाळा आलाय, त्या गोष्टीचा.
हो ना तुम्हाला ते नेहमीच झालंय ना.
नेहमीच झालं ना तर. ती आम्हाला ती गोष्ट नकोशी वाटते येत, हं असं वाटतं का नको येत थोडं ऊन पाहिजे पण, आमच्याकडे ऊनच पडत नाही सगळं
लोक लांबून येतात फिरायला, तुमचं घरच झालंय असंय
लांबून लांबून लोक येतात ना, म ते येत त्यात धोक्याच अहो म्हणून त्यांनी चार महिने आमच्याकडे ऊनच पडत नाही डायरेक्टली
तिकडे पाऊस पण जास्तच आहे, त्या भागामध्ये मग? कंटिन्यू चार महिने चालूच राहत, असतील धबधबे?
हा कंटिन्यू चालू, आता तर तुम्हाला सांगते, आता पहिन जो त्र्यंबकच थोडं मागे पहिन येना महिन्याला एवढ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
पावसाचं वातावरण आहे. म्हणजे खूप धबधबे तिथ, रस्त्याला खूप गर्दी आला तर खूप गर्दी
हो ना, जवळ य ते बहिने
हम्म. हो मंग.
हॅलो..
आसपासच आहे सगळे.
हो का? अरे! वा. तुम्ही स्पेशल जात नसाल पण तिकडे ना? असं का खास. फक्त, धबधबे बघायला.
नाही जात कारण, मी म्हणते ना, आम्हालाच कंटाळ आलाय त्या गोष्टीचा ना.
हो ना, कॉमन आहे तुमच्यासाठी ते.
कॉमन आहे, ते आता रोजचं तेच ये. या ना, या ना, एखाद्या दिवशी नक्की या, खूप छान वाटतं जर आलं ना खूप भारी वातावरण ये. ते आम्हाला नाही पण म असं नवीन माणसाला खूप भारी वाटतं, आता एवढं धुक आलंय ना रस्त्याला अक्षरशः आता रात्रीच्या गाड्या हेना, थोड्या स्लो स्लो येतात डायरेक्ट.
हो का, हम्म हं हं.
हळूहळू येता, कारण कि समोरची लाईट पण गाडीची दिसत नाही, एवढं रस्ता आणि, फक्त हे ना, आमच्या दोन गावांच्या मध्ये मध्ये, असं असं धुक येतं, असं नाही का सगळीकडे धुकं धुकच आहे, असं नाही राहत तिथं, आता इथून इथं धुक आहे ना अजून तीन किलोमीटर गेलं ना तिथ एवढं धुक असेल ना, का दिसणार नाही माणूस असं धुकं असेल. तिथून पुढं दोन किलो मीटर गेलं का धुक नाही राहणार, असं राहतं.
ह
म्हणजे थोड्या थोड्या अंतरावर धूकं धुकं येतं ते. जिथं जास्त घनदाट जंगल ना तिथं जास्त धुकं राहतं, हम्म. असंय.
आमचं तर इकडे काय पाऊस झाला, उघडलं की झालं बस. बाकी कायलं तेवढंच.
हां.
हां, शहरामध्ये काय पावसाचं.
सिटीमध्ये नाही शक्यतो, पावसाचं फक्त काय नदी नाल्यासारखं त्या नाल्या वाहून येत त्या घरासमोरून तेवढं दिसतं फक्त. तसं इकडं नाही, इकडं पाण्याची कमतरताच नाहीये आता तर.
हम्म हं. आता तर सात आठ दिवस कंटिन्यू चालू होताना पाऊस
हो, तो पाऊस एवढा होता, त आम्ही म्हणते ना घराच्या बाहेर निघोशी वाटत तच नाही.
हं
असं वाटत नाही का, कुठं जाव का काय करावा, असं अजिबात नाही. आहे घरातच बसलोय, जेवायचं, खावायचं, आवरायचं, आणि बसायचं.
हां, शेतीचे कामं पण बंद, तोपर्यंत
शेतीचे कामं पण बंद, त्यात त्यात लाईट पण नाही, मग फोन गाडीत चार्ज ला करायचे, चार्ज लावाय चा, आणि तो चार्जिंग झाला का बघायचा बसत. बसलं का बघत बसायचं ते फोन, हां.
हां, हो ना, हम्म.
तेचय ना.
सगळंच होतं ते.
चालूच आहे आता.
मग चार महिने तेवढे काढावेच लागतात.
हा चार महिने काढायचं, मग नंतर
हम्म. हा आणि असं बरं झालं ना पण पाऊस आला. किती दिवस गेले, मध्ये एक दीड महिना गेल
हो. घ्या ताई आता हं ताई तुम्ही आता घ्या जेवण
हो हो चालेल चालेल ठीक आहे. करू उद्या करू मग कॉल ओके बाय.
करा बंद तुम्ही. माझ्याकडनं डिस्क